तुम्हाला जर परती जायचं म्हटलं तर तुम्ही तिकुठे जाणार मग.
अ तसं फिरायचं म्हटलं हा येतोय आवाज
हां. तसं हां जसंर म्हटलं मग एक सिंगापूर, ठणे. येतो सर आवाज आवाज येतो आहे.
हो येतो ना सिधूर हो येतोय येतोय.
सिंगापूर म्हटलं ते एक छान आहे.
तुम्ही त्याची व्हिडीओ वगैर बघितले का?
हा सिंगापूर म्हटलं त्याच्यानंतर एक जे म्हणतात ते आइसलँड
डिजनीलँड
जे नॉर्वे म्हणतात ना आइसलँड नॉर्वे
अच्छा हां नॉर्वे नॉर्वे
हां. नीथे इथून तर भरपूर दूर आहे बाकी जर चान्स भेटला तर एक तिथे इच्छा जायची.
आपल्या मनामध्ये सुप्त इच्छा असतात ना की मी कुठतरी फिरावं. त्याला आपण स्वप्न म्हण स्वप्ना वृत्ते स्वप्नामध्ये तर सहसा कुणाकुणाची इच्छा म्हणजे डोंगर दर्या कुणाला थ्रिलिंग गेम ह ना तसे ते आवडतात आणि त्यानुसार तो त्या व्यक्तीचा असते. तसा तुम्हाला सिंगापूर तर मग सिंगापूर आवडण्यामागचे काय कारण आहेत.
जसं तिथे म्हटलं की एक सफारी वगैरेही छान आहे. जंगल सफारी म्हटत त्याच्यानंतर तिथे जे म्हणजे त्यांनी जे बिल्डिंग्स टेक्नॉलॉजी एकदम जबरदस्त आहे त्यांची
हा
त्यांनी मॉल वगैरे उभे केलेले म्हणजे एकदम जगा वेगळे मॉल वगैरे एकदम असं बघण्यासारखं त्यानंतर तसं म्हटलं एक जसा आपला एक भाग आहे जम्मू काश्मीरचा
हो
त्या टाईपचाही बागती ते छान आहे
अच्छा
त्यानंतर म्हटलं तर मग एक अमेरिकाही छान आहे यू एस ए अमेरिका किरणाच्या दृष्टीने बघितलं तर ते सुरात सुंदर आहे तुमचा कधी असं झालंय की प्रसंग आउट ऑफ कंट्रीचा
काय मला तस जर बघितलं तर मलावश स्वित्झरलँड माझं एक स्वप् आहे की मी माझे बकेट लिस्ट आहे मी स्वित्झरलँड ला ट्रेन ने मला फिरायच आहे त्याच्यानंतर मला एकदम म्हणजे असं समजा तर माझं ते स्वप्न म पूर्ण करून शिडलं म का श्रीलंकेचे मस्त समुद्रकिनारे आणि मॉरिशस तर श्रीलंकेला मी कदाचित अ दोन वर्षानंतर माझं येऊन जाईल मी माझा ऑलरेडी पासपोर्ट काढलेला आहे आणि माझा लहान भाउ नेवी मध्ये असल्यामुळे त्याच तिथं आहे की नाही तिथं जाऊ शकतो मी
श्रीलंका
स्वित्झरलँड हा स्वित्झरलँडला कारण स्वित्झरलंँड खूप महागडा देश आहे तर माझे ते थोडसं म्हणजे आवाक्या बाहेरच जाऊ शकते पण भूतान आणि श्रीलंकाही जाईन कारण भूतान पण खूप चांगला देश आहे कमी पैशामध्ये आणि तिथं म्हणजे, तिथले जे हॅपीनेस इंडेक्स आहे ना.
हम्म,
आनंदी राहण्याच्या बाबतीमध्ये जगातला सर्वात चांगला देश आहे तो.
आणि एक, सर तसं म्हटलं, तर तो झालायऽ विदेशाचा मुद्दा, आणि त्यानंतर एक स्वदेशाचाही म्हटलाऽ तर मग, तसं म्हटलं तर एकऽ लद्दाख,, आणि त्यानंतर एक, जम्मू काश्मीर, तसंही म्हणजे, तिथलं जे वातावरण आहेऽ म तिथलं जे, म्हणतो आपण नजाराऽ
हम्म,
तो, एखाद की विदेशापेक्षाही काही कमी नाही,,
हम,
म्हणजे त्या तेिथूनऽ प्रदेशातले लोक भारतात येतात एवढे दोन पॉइंट बघायत
हम्
ते जबरदस्त स्थळ आहेत
हा
दाख म्हटला, बर. भरपूर छान, भरपूर छान ठिकाणे,, आणि त्यानंतर एकऽ जम्मू काश्मीरचा जसा अर्धा भाग म्हटलाऽ
हम्,
तिथे ते बर्फ वगैरेऽ असल्यामुळेऽ
हम्म,
ते दुसऱ्या देशापेक्षा काही कमी नाही. म्हणजे तिथे, एक समजा, जर अ दुसऱ्या देशात. जाणं झालं नाही. मग तुम्ही भारतातल्या भारतात राहून, दुसऱ्या देशाचा मजा घेऊ शकता. आपल्या दृष्टीन. अवं तुम्ही जसं जम्मू काश्मीर वगैरे बघितलंय का?
काय बोलले?
जम्मू काश्मीर वगैरा बघितलंय का तुम्ही कधी?
हो, गुलमर्ग ला गेलेल आहे मी.
एकदम छान.
हो, माझं म्हणजे मी, हिमाचलला असताना आहे ना, माझ दोन हजार चौऱ्याण्णव मध्ये मी गे शिकायला होतो ना, त्याच्यानंतर गेल होतो, मग माझ्या योग, माझ्या जो साला आहे. त्याच पोस्ट तीन तिथं झालं. त्याच्यानंतर मग, काही म्हणजे आम्हाला राहण्याचं काही हेच नव्हतं ना, विषय. त्याच्यामुळे मस्त आम्ही तिथं. पंधरा ते वीस दिवस राहिलो,, वाहन होत मोटरसायकल होती. नंतर आम्ही गाड्यां म्हणजे, असं खूप सारं बघितलच्यामुळे मी फक्त आता मला, मी तुम्हाला सांगितलं ना ईशान्यकडचे राज्य राहिले. हम, मला एक फोन येत आहे. म्हणजे अर्जंट आहे. माझ्या शाळेत जायचं, तर आपण उद्या बोलूया का?
अ बरं मग आता एवढं डिस्कनेक्ट होऊन जाईल का? दहा मिनिट होतील ना, होणार नाही काय ते
नाही माझे मुख्याध्यापक आहेत ना, त्यांचा फोन येतेय कारण उद्या आमची शाळा बंद आंदोलन आहे ना.
अच्छा.
ते त्याबद्दल चर्चा करायची, मी लागल तुम्हाला थोड्या वेळानंतर पहिले मेसेज टाक कज बोलाल ठीक आहे, हो.